हॅलो.
हां, हा मॅडम कश्या आहेत तुम्ही?
मस्त, तुम्ही कशा?
आम्ही पण छान हाय मॅडम.
अच्छा, पण झालं का चहा कॉफी?
हो झाला चहा, कॉफी झाला.
मग फिराय गेला का नाही यंदा? हो.
झाला ना, आत्ताच केला बघा चहा.
ओके.
मग फिराय यंदा कुठे गेला का नाय?
नाही कुठं जमतंय काम, हे ते बाकी गोष्टी.
काढायचं वेळ फिरून घ्यायचं.
अं. हम्म
मग तिथं फिराय काय आहे, कोणकोणते ठिकाण आहेत फिरायला?
आम्ही गेले होते एक दीड वर्षापूर्वी, अलिबागला गेले होते फिरायला. हो हो. अलिबागला आहे ना, समुद्र आहे ना.
नाही काय माहिती. ऐकून माहित आहे फक्त अलिबाग म्हणून, कधी गेले नाही ना एवढ्या लांब.
हा हा हा नाही जास्त भिणार नाही, हा. इथून सातारा दोन तास आणि इथून ते असेल, चार तास असेल.
हा का, हो पुढल्या वर्षी जाऊ मग आम्ही पण एकदा. कसं आहे म्हणजे ठिकाण तिथं, नुसता समुद्रच आहे का, काय काय हाय बघायसारखं?
समुद्र मोस्टली आता हान मला तर समुद्र जास्त आवडतो, त्यामुळे मी तिकडे गेलो होतो फॅमिली घेऊन. आ म ते ॲक्टिविटी असतात समुद्राच्या. बोट रायटिंग वगैरे हा.
हम्म आता ते बंदी आल्या ना जास्त प्रमाणात. कसं जास्त प्रमाणात, नाही आता पण कसं ते हे व्हायला लागलेत ना. म्हणजे अ काय म्हणतात त्याला माणसांचं मृत्यू वगैरे व्हाय लागल्यात ना पडून.
हो हो.
त्यामुळे जरा बंदी आलेली, मी अशी न्यूज बघितलेली मध्यंतरी.
हा ते, म्हणजे अ किल्ले वगैरे बंद काय काही ठिकाणी केले जिथं ट्रॅकिंग म्हणतो ना आपण ट्रॅकिंग एरियाज काय काय ठिकाणी बंद हाय.
होय ना तिथं पुण्यात कुठे गेला का नाही मग फिरायला, तिथं पण आहे ना फिरायला काहीतरी?
नाही आम्ही आता येत पंधरा वर्ष झाले सिंहगड गेले नाही अजून. जायच हाय आता या वर्षी.
हा ना.
सिटीमध्ये फिरणं होतं म्हणजे असं ना-नाशिक अं आपलं शनिवारवाडा वगैरे.
हम्म हम्म. आता पावसामुळे बाहेरच येता येत नसेल ना. भरपूर पाणी साठलेलं असं म्हणजे व्हिडीओ वगैरे मी बघितलं.
हम्म भरपूर होत. ह आता आळंदीची पालखी होती ना? ते आ तर माझ आम घरातूनच जाते, वरून जाते आवर्षी ते नदीला पूर आल्यामुळे ते लोकांना तिकडे जाऊ दिलं नाही, मंदिराकडे पुण्यावरून असताना जॉईन करायला सांगितलं.
होय ना? आलं ना पाणी कमी पण आळंदी मधलं म्हणतात.
कमी झालं, पण ते पूल बऱ्यापैकी अ डॅमेज झालाय म्हणजे खराब झालाय बऱ्यापैकी पूल. त्यामुळे तर लोकांना तिकडे नाही जाऊ दिलं, कारण की गर्दी भरपूर पुर असते ना पूर्ण महाराष्ट्रातून लोक येता.
हो.
मग ते कोणी पडलं वगैरे तिकडे तर त्यामुळे त्यांनी जाऊ नाही दिलं लोकांना, मग ते पालची इकडं ये इकडे आल्यानंतर, नदी क्रॉस केल्यानंतर मग लोकांनी जॉईन करायला चालू केलं त्यांना.
हो का? म्हणजे मस्त असतं काय ओ ते म्हणजे पालखी वगैरे. कधी गेलाय का तुम्ही? तर तुम्ही आता घरावरूनच जाताय त्यामुळे तुम्ही एन्जॉय केलं असेल.
हा पण ते गर्दी इतकी असते की पालखीच असं प्रॉपर अ बघायला नाही भेटत, पण पालखी असं बाहेरून बघाला भेटते म्हणजे.
हां, भारी वाटतं ना ते बघायला होत.
हा म्हणजे दोन तीन दिवस तर खूप छान वातावरण असतं, सगळे महाराष्ट्रातून लोक येतात.
इतके वयस्कर वयस्कर लोक ज्यांना म्हणजे त्यांच्याकडे बघून असं आपल्यालाच लाज वाटणार, की अरे आपण काय करतोय. मग त्यांना चालता विचार व्यस् नाही, ते पण लोक आलेले असतात दुरून दुरून
हा. भारी हाय मग आम्ही पण, इथून जात पण असं कसं गावातले फक्त जातात ना पालखीला. त्यामुळे एवढं काही नसतंय. आमच्याकडं पण भरपूर ठिकाण आहेत फिरायसारखे. तुम्ही आला असाल कधी सातारला?
नाही तिकडे सातार्याकडे, आमचे नातेवाईक पण नाहीच आहे. आणि तिकडे असं काही आता कोल्हापूर आम्ही गेले होते, पण मग ते बसमध्ये बस पुढे गेले ना.
हा बरोबर. कोल्हापूरला पण बाळूमामा च मंदिर वगैरे आहे ते पण छान आहे बघा, देवस्थान छान आहे ते.
अच्छा!
तेंची मेंढर वगैरे असतात.
हम्म साताऱ्याला मी ऐकलंय की ते फुलांच काहीतरी अस
हा, कास पटर आहे. छान आहे तिथं. हो लई लांबुन लांबुन लोक येतात बघायला.
हे हे वाढतं असं का ते?
हो हिवाळ्यात असतं. आता म्हणजे पावसाळ जर थांबला ना तर लवकर येतात फुलं का तर आता पावसानंतर भिजल्यानंतर, ते बी पडलेलं असत ना ते उगऊन येतं. त्यामुळे अं आता पाऊस जर नाही पडला ना लवकर, तर इत लवकर फुलं त्याला आणि जर जास्त करून हिवाळ्यातच असते. अशी जिथं आपण कधी फुलं बघितली नाहीत ना, असली फुलं असत्यात तिथं बघायला.
मग तिथं समजा आता आम्ही आलो साताऱ्यापर्यंत. मग तिथ तो तिथून पुढे कसं जायचं तिकडे?
अं सातार मध्ये आला का नाही तुम्ही कि राजवाडा म्हणून एक हाय. आतमध्ये जायचं सातारामध्ये. सातारामध्ये आलं की, आतमध्ये जायला एक रोड हाय. बॉम्बे रेस्टॉरंटपासून, पण तिथं शिवाजी महाराजांचा एक पुतळा लागतो. मूर ते तेंची. पण तिथून सरळ पुढं जायचं राजवाड्यावर जायचं. राज जोड्यावर गेल्यानं तर अ तिथून अलीकडं एक रस्ता हाय राजवाड्यापासून. मग तिथून सरळ एक सरळ रोडच आहे, तुम्ही सोडलायचाच नाय. सरळ रोडनेच जरी वर गेला ना डोंगरावर हाय सगळं म्हणजे, ते कास पण परत तिकडं सुरुवातच हाय, सगळी फुलांची वगैरे तळंपण हाय तिकडं. म्हणजे असा एक कांद वगैरे रेंज नसते तिकडं त्यामुळे कॅश घेऊशी जायचं. नाही तो परत प्रॉब्लेम आहे अशा वंशालीनं सांगितलं नाही मला
आणि मग तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट जर आपण बसने आले, तर पुढे कसं जायचं?
बसनं आली तर, मग बसनं आली तर प्रॉब्लेम हाय जायला.
अच्छा म्हणजेच मग सात्यारून आपलं ओला वगैरे असं काही प्रायव्हेट गाडी करता येते का?
हा येतेच, जर तुम्हाला जर इथल्या इथं गाडी करायची असेल तर मंग इथलं कोणाच कॉन्टॅक्ट नंबर असेल ना, तर त्यांना विचरायचं. मग ते दे एका त्या गाडीवाल्याचा नंबर तुम्हाला मग ते फिरवून आणल तिकडनं म्हजे प्राईव्हेट गाडी करायला लागणार
हा म्हणजे पुण्याहून डायरेक्ट गाडी करून मग ते परवडणार नाही, म्हण मी म्हणतोय.
हा, मग इथपर्यंत बसनं आल्यानंतर मग इथं जरी विचारलं ना कोणाला, तर बरेच बघेल त्याचे भाडयाने गाड्याच असतात. किंवा रिक्षा जरी करून तुम्हीे हितलं हित नेऊ शकता भेटतात अशा पण असं गाडी करून जाणं आणि असं एकटं जाणं, एन्जॉय होतो ना. का तर ते असे आपल्या सोबत येतात हम्म म्हणावा असं एन्जॉय करता येत नाही ना सगळे असले की
ते काय होतं, मित्रांना विचारलं. ते म्हणतात नाही माझं काम आहे ते. सिंगल फॅमिलीला मग पेशल गाडी परवडत नाही असं होतंय.
हा तुम्ही आणि तुमची वाईफ येणार असेल ना?
हा मग ऍक्चुली वाईफ आणि मुलगा ठीक हाय.
हा मंग तेच मग एक काम करायचं बसने या तुम्ही आणि बसन आल्यानंतर नाही तर का नाही गाडी बुक करा. मग भारी आहे इथं वर फुल वगैरे बघाय सारखं आणि गाडी बुक केली तर आता येणारच हाय एवढ्या लांब, तर मग घेतले सगळेच पॉईंट बघून जायचं. महाबळेश् दर वगैरे
हा बरोबर, हा तेच हाय.
आणि म्हणजे हिथं गाडी गेली की तुम्ही सांगू शकता ना त्या गाडी ड्रायव्हरला, की हा बाबा आम्हाला हे पॉईंट दाख
हा तिथं पहिलेच त्यांना सांगू दिलं तर मग? ते घेऊन जातील, एक सुरुवातीलाच त्यांनाच सांगून दिलं की बाबा आम्हाला इथे इथे फिरायचंय, सगळ्या ठिकाणी मग ते करतात बरोबर.
हो. काय त्यांचे चार्जेस असेल ते घेत्यात इथल्या इथं. आणि फिरवत्याल तुम्हाला. म्हणजे सगळे ठिकाणपण दावत्याल, तसं तुम्ही कसं तिकडनं येणार फर्स्ट टाईम येणार. तुम्हाला एवढं काय माहित पण नसणार. इकडचं. मग त्यांना तुम्ही म्हणला ना, की आम्हाला इथले ठिकाण दाखवा. मग ते दाखवतात बरो बर सगळ्या ठिकाण वगैरे.
पण गणपती नंतरच असत्यात बघा, जास्त कासला फुलं वगैरे बघायसारखी.
हा छान जा म्हणजे पुढच्या महिन्यात एंडिंगला म्हणा किंवा सप्टेंबरला आहे ना वाट
हा सप्टेंबर ऑक्- टोम्बर, डिसेंबर मस्त म्हणजे मार्च पर्यंत तर असतात. फेब्रुवारी पर्यंत अह. हा असतात, कण का तर बरेच लोक येतात बघायला बाहेरून.
अं हं हं.
आणि खूप गर्दीे पण असते.
तुम्ही म्हणताय तसच कराय लागेल. ती गाडी म्हणजे मग ती पूर्ण साताऱ्याच एरियाच जेवढ आजबावला आणि ते फिरून घ्यायचं, महाबळेश्वर वगैरे किंवा ते
हां. आणि मग इथलं आल्यानंतर पहिले इथला पॉईंट बघा आणि मग महाबळेश्वरला जावा. का तर अ हिथं आल्यानंतर मग छोटे छोटेच पॉईंट आहेत ना, म्हणजे कास तेवढा मोठा आहे बाकी चार भिंती म्हणा. परत ते अ किल्ला आहे एक कोणतातरी इथं, मी गेले नाही. कधी तिथं त्या मला नाव माहित नाही एवढं. मग ते बघून होईल तुमचं. मग इथले सगळे छोटेछोटे पॉईंट बघून तुम्ही महाबळेश्वरला जाऊन तिथं अ राहू शकता, म्हणजे तिथं राहण्याची वगैरे सोय आहे. आणि बाकी तिथलं मग एन्जॉय करू शकता. पण तिकड भारी हाय, महाबळेश्वरला मस्त आहे गेम्स वगैरे. म्हणजे आता तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल ना. तर त्यासनी पण एन्जॉय होईल तुमच्या वाईफला पण एन्जॉय होईल. असं गेम्स वगैरे भरपूर आहेत तिथं आणि बघायला तर आत्ता धुकं वगैरे हिवाळ्यात जरी गेला तरी असतंय. धुकासं म्हणजे खाली उतरलेलं असतं, समोरचं काही दिसत नाही एवढं भारी वातावरण असतंय तिथं.
अच्छा.
छान असतंय बघायसारखं आहे.
तुम्ही नाही येत का पुण्यात कधी?
काय म्हंटला?
पुण्या साईडला फिरायला नाही आले का तुम्ही कधी?
आले ना मी अ ह झाली आता त्याला चार पाच वर्ष झाले असत्याल मी आलेली पुण्याला जॉबसाठी. त्यावेळेस फिरलेली मग आणि एकदा लहान असताना माझ्या वहिनींनी मला गणपती दाखवाय आणलेलं तेवढंच.
हां हां हां.
नाही तर नाही पुणे मग एवढं नाही बघितलेलं मी. भोसरीतलं ठिकाण जेवढं असेल ना, तिथे एक पॉईंट हाय. रेल्वे स्टेशनकडं नाही का तो डोंगरावर आहे तो. कोणता तरी पॉईंट आहे बघा मला एवढं घाठव ना आता एवढे वर्ष झाले. त्यामुळ तिथं गेलेलो आम्ही पावसाळ्यात फक्त. नाही तर कधी नाही म पुणे मुंबई अजून नाही मी बघितलेलं.
हम इकडे दगडूशेठ फेमस आहे
हो तच गणपतीच्या टायमिंगला आणलेलं मी का म्हणजे आता झाले असतील दहा वर्ष झाले असतील त्या गोष्टीला गणपती बघा आली तव्हा. आता यायचं फुढल्या वर्षी
हम्म हम्म.
चालते मग ठेव का
हो चालेल.
हा